हा आवाज यायला का
हो य
बर बर झालं चाय पानी नाश्ता
चाय पाणी झालं नाष्टा बाकी
काऊून बरं अजून एवढा वेळ
आता डायरे जेवण राहते नाश्ता नसते आमच्या इकडं
अच्छा
हम् हम
बरे बाबू मग भूक लागत नाही का मग तोपर्यंत
भुक लागते काय करणार
पयाय नाही दुसरा
हम्म बनून खायचं ना काही पर्याय नाही का सगळं
बनून कट कंटाला किती कोण बनवाल भांडे कोण घा
हो ते बरं
तुमचे झाला की चहा पाणी नाश्ता
हो चाय पाणी झाला नाश्ताच चालू आहे
हो याला जन्म नष्टात याय लागेल नाशता करायला
होय येन
हो हो
आम्ही आता साडे नऊ वाजता उठलो
एवढं
असं संडे आहे ना आज सुट्टी
हो म्हणून म्हंटलं एवढ्या लवकर
हो रोज साडे सहा वाजता उठाव लागते
एवढ्या लवकर एवढ्या उशीिकणार मग
हो तेव्हा उशिरा एवढ्या असता एवढ्या लोककर
हा म दहा अकरा वाजता दहा अकरा वाजता उठायच आराम
बरं बरं
रात्रीच्या आठ
हो ना त्यांच्यानंतर
ह छ शाळेचा टायमिंग चेंज केला नां वाटते नवच्या नंतरच ठेवला ना
नाहीं नं
हे पेपरमंध्ये त आलं होतं
नाही नाही आठचा टाईम आहे
पेपरमध्येध्ये तर आलं नवचा टाईमग म्हणून
चुकीचा पेपर वाचला असेल तो
पेपर पण चुकीचे
हुश
मीडियावाले सांगतात हे चुकीचें आहे एवढं पणं पेपर पणं चुकीचे आ आहेले का आजकालता
अ नाहीं मं आपलं म्हणजे इकडल्यां शाळेचं नसलं ते
हं हे आपलं वाशिमला येते नां ते पुण्यनगरी पेपर त्यांमध्ये होतं.
हो कां मगं आमच्या ईकडे नाहीं येते.
हो कायं का दुसरा पेपर येते कां?
हो लोकमत पेपर घेतं असतों आम्हीं. तशी तरं कांहीं न्यूज आली नाहीं आमच्यांपर्यंत.
अच्छां.
बाकी कायं चालूं आहे तूझ?
कांहीच नाहीं आराम चालूं आताचं उठलो मी दहा वाजंता.
बापरे.
लवकर उशील चरा लवकर उठलोच आज. रोज जास्तं झोपून आहे. जास्तं झोपा नाहीं वाटलं आज लवकर उठा.
अच्छां.
हा
एवढ्यां लवकर उठला तरं ते तब्येतीसांठी चांगलं नसतं नां.
हो उद्या झोपता कारण.
हो डोळ्यांला झोप पाहिजे नां.
हं.
मगं डोळे सुजतांत डार्क सर्कल येते मगं मिवकाॅल येतात.
नाहीं आता टाइमिंग चेंज करायचं आहे.
हा अकरा बारा ठीक आहे नां.
नाहीं रोज मी बाराला उटतो.
दिल्ली तंस
नाहीं मी तसं रोज बारालांच उठतो. उठलो तर कॉल कंप्लीट करायच मण
अरेरे आ मगं डोळे डोळे आता तुझें सुजून सुजतात.
हो.
किती कॉल बाकी आहेत अजून?
पांच कॉल झाले.
बांपरे.
अजून बाकीचं भरंपूर किती कायं ते बा तीस तीस कॉलपर्यंत पाहिजे ना म्हणते.
हम्मं एखाद्या पेमेंट वगैरे झाला की नाहीं तुझा?
एक झालं ते कॉल रिसिववरच.
झाला कां हो काल म्हणजे बऱ्याच जणांचे आले असं मी ते आपल्या ग्रुपवरचे बघ मेसेज मला पण आले ना.
हो आपण जे अदुघर आपल्याला ते पाच कॉलचा टास्क दिला त्यांचे पणं येतात कां त्यांचे सगळी
नाहीं सगळें सोबतंच येतात. कारणं त्यांचे मला नाहीं आले नां मला फक्त मी कॉल रिसिव्ह केले ना त्यांचे आले.
हो कां.
मला वाटलं त्याच्यातून डॉक्युमेन्ट कॉल कॉल रिसिव्ह पाच कॉल समजा ज्याला झाली त्यालाच रिसीव्ह होतात.
हो त्याला जातात ते बी कधी टास्क कमप्लीट झाल्यावर. असं कोणीतरी असल तुना ज्यांचे कॉल रिसिव्ह केले त्याचा टास्क कंपलीट झाला तेव्हाच तुला त्याच त्याचे पैसे आलेत आता माझा एकच कॉल राहिलेलाय.
हो का एकशे ऐंशी मिनिट कम्प्लीट होतात.
हो माझे झाले एकच कॉल राहिला ते पण दहा मिनिटाचय.
मी लगातार केलेत ना ते
हम आ मला टाइम नाहीन भेटत त्याच्यामुंळ ड्युटी म कालचा कॉल तर एक च काय दोनशे सत्याऐनशी असं त्या तर म्हण सेकंदाचा झाला.
हाव का
हम्म
एवढ्या लवकर का बर कट केला.
हॉस्पिटलमध्ये होतो पेशंट नव्हत म कॉल केला आणि अचानक एमर्जन्सी पेशंट आला.
अरे जेव्हा फ्री टाईम असते ना तेव्हाच करून घ्यायच कॉल
अ नी हॉस्पिटलमध्ये आ असं वाटलं नाई की अचानक पेशंट येईल म्हणून
हो इमर्जन्सी सांगता येत नाही तेच तर सांगतय ना फ्री मध्ये असल्यावरच करायचं.
पेशंट नव्हते काल काही सुद्धा मग ते फ्री झालो होतो थोडा म्हला आता येणार नाही एक तास बाकी होता सुट्टी व्हायला म कॉल केला. तर त्यामध्ये पण कॉल कंप्लेंट नाही झाला.
ड्युटी काय नाईटची हाय ना?
नाही स इव्हिनिंगची बारा ते आठ मला ते नाईट डे नाईट होती चार दिवस त्याच्यामुळे कॉल काय करता नाही आले कंटिन्यू राहायचं काम पडलं चोवीस कंटी तिथच
हम्म मग बरोबरय. नाही मग आठच्या नंतर आल्यावर जेवण वगैरे झालं की करायचे कॉल
काल नाही ना झाले.
नाही आठच्या नंतर जेव्हा घरी तना तेव्हा करायचे म्हटलं कॉल
तेव्हा काय ते जेवन वगैरे केल नाही लगेच झोपायचं काम पडीत सर्वजण असं वाटते झोपे राहतात म्हणून काय
नाही नाही असं कोणी झोपत नाही ना असं लवकर टास्क कंप्लीट करून घ्यायचे.
नाही आता कंटिन्यू करतो दोन तीन दिवस दोन दिवसात होऊन जातात. एका जणाला चार ते पाच कॉल करू शकतो ना?
जास्त पण करू शकतो फक्त दहा मिनिटाचा गॅप पाहिजे. हम्म माझे तसे चाले ना पूर्ण
हम्म आन् तुम्ही काय घचीच राहीला
हम्म
घरी असल्यावर काही वाटत नाही. हे काय टा यान टाईम दिला का काही की समजा आज उद्या का टास्क कंम्प्लिट झाले पाहिजे.
हो बऱ्याच जणांना आला वाटत बहुतेक हम्म.
मी काय बघितलं नाही त्याच्यात की आज उद्या टास्क कम्प्लीट झाला पाहिजे म्हणून ग्रुप वर काय मेसेज बघितलाय तुम्ही?
नाही ग्रुप वर नाही वाटते बहुतेक पर्सनली आहे.
हो का?
हम्म.
तेच ग्रुप वर आलच नाही.
नाही ग्रुप वर नाही येत त्याचा मे
हा का तसं असेल तर करायला लागेल काय बी प्रर्सनल नोटिफिकेशन पण नाही आली ना.
हो काल म्हणजे
ह.
बरेच जणला आले आला म्हणतात.
हम्म टाईम असल तर करत ते समजा दोन तीन दिवसात होऊन जातात कॉल कम्प्लीट
हो. हम्म. करून घ्यायचं मग ते
कॉल रिसिववर चे झाली की मग पैसे जमा अकांटला
हो माझे त्याचेच तर झाले.
हो का?
हम्म.
मग स्कॅनर पाटवू का?
हम हा हा. अच्छा मी मला कॉल करत आहे तु म्हणून का?
हो.
हो न चालते ना.
हो स्कॅनर पाठवून द्या पाठवून देतो टाकून द्या त्याच्यावर
बर बर.
जेवढेही जमा झाले तेवढेही
बर बर ठीक आहे ना चालते ना.
हं.
पाठवते पाठवते.
ह.
कधी पाठवायचे ते सांगून द्या.
मी स्कॅनर पाठवले की लगेच जरी पाठवले तरी चालतय.
हो का? माझ्या भावानी दिसायला तू अ हः आता भाऊ भी तेच म्हणते मला आले असतील तर मला पाटव ते बर म्हणते. पैसे नाही आणते माझ्यापशी
माझ्याकडे नाहीत म्हणून म्हटलं न पैसा संपला हं.
बरं बर पाठवतेना तुला त्याला दोघांला पण पाठवून देवूया.
मग तसं करा.
हम्म. म्हणजे मला तर काही पैशाची गरज नाय ना.
नाहीये तुम्हाला काय सात पैसा ला लागतो.
नाही ना, कोण म्हण नसत मणा त्या
ह्
पाठवते मग तुमच्या दोघांला मी.
हो!
अर्धी अर्धी द्यावं लागल ना.
अर्धी अर्धी देऊन टाका ना.
हम्म!
तुला कशाला खायला पाहिजे कि काय कपडे घ्यायला पाहिजेत?
आय कपडे घेतली असते कपडेच नाहीत घालायला.
अच्छा!
त्याचा अर्थ खूप सारे आहेत.
कपडे नाहीतच.
हम्म!
काल मी माझ्या भाऊजीच एक टी शर्ट उचलू लाानलं.
हो का?
चांगलं केलं ना मग वापत द्यायची काय कराज हाय भाउजीला.
नाही भाऊजीला वापीस देत नाही भाऊजीला वाटत असेल वापीस देईल आणून म्हणून पण देणार नाही.
जाऊ दे कशाला द्याचं.
भांडत नायत का भाऊजी?
भाऊजी नाही भाऊजी लाड करतात माझा. सर लाडका जावयी आहे मी त्यांचा, साला साला ते ला सॉरी.
ते खूप अ हम्म बरं आहे बावा मग.
अ
भाऊजी चांगलं आहे म्हणायचं मग?
भाऊजी लय चांगले देवमानूस आहे भाऊजी.
हो का?
हो!
बापरे बर हाय बाव.
खरंच देऊ माणूस आहे का?
हो खरंच देऊ माणूस आहे.